हॅलो! !
हॅलो!.. हा आवाज येतेय?
येतोय आवाज.. हो येतय.
हॅलो! मगाशी कास झालं कॉल झालाचं नाही. म्हणजे माझे कॉल तो हे गेला.. वाया गेला.
नेटवर्क.. हा नेटवर्कचं नसतेय... तर तुम्हाला इशू होतो. त्या नेटवर्कचा, मला नाही... काय?
अच्छा... अच्छा.. माझा एक तर वाय. फाय. चा इशू होता.
हा..
अ.. इचलगंजी मधून बोलतेय.
ओ. के. बोला ना.
इचलकरंजी मधूनच बोलताय ना?
नाय
अच्छा..
इचलकरांची माहित... काय नाही मी घरी असते.
अच्छा... माहेर आहे तुमच इचलकरंजीत?
हम्म.. नाय
मग?
म्हणजे रिलेटिव्हस राहतात, माझे इचलकरंजी मध्ये.
अच्छा.. अच्छा.. कोणत्या टॉपिक वर बोलाच? हो.. हो.. हो
अच्छा..
कोणत्या टॉपिक वर बोलायचं आहे?
बोला.. तुम्ही कोणत्या टॉपिक वर बोला काय आवडतं तुम्हाला त्याच्यावर बोलू.
अच्छा.. अ.. कोणत ही सांगा. मी जे जॉब करते.. मी मार्केटिंग सेक्टरमध्ये करते. इथे इचलकरंजी मध्ये. मारकेटिंग मॅनेजर आहे मी. मग माझ्या बहिणीने मला सजेस्ट केलं की कर तुला जर टाइम असेल तर हे बघ. मम्मी म्हणलं बघूया करूया. ऍक्च्युली माझ माझा डे असं सुरू होतो की मी मॉर्निंग ला उठते साडेपाच ला. आणि सकाळी मग आम्ही वॉकला जा तो‌. वॉक वरून यायच मग आंघोळ करायची. स्वयंपाक करायचा साडेनऊ दहा वाजता. अं साडेनऊ ला मी निघते मग ऑफिसला यायला. लंच घेऊनच येते. अ हा दहा वाजता. तर मग मी साडेनऊ पावणेदहा निघते. ऑफिस ला ऑफिस जवळ दुपारी एक तास लंच ब्रेक असतो इव्हिनिंग ला मग घरी जायचं मग घरी गेल्यानंतर मग घरचं रुटीन. स्वयंपाक वगैरे करायचे ते. जेवण वगैरे झालं कि जरा कम्प्युटर वर पण थोडंसं वर्क असतं. मग ते करायच. मग साडे अकरा कधी बारा वाजतात झोपायला. दोन तीन दिवस झाले तर रोज लेटच उठते. आणि नॉर्मली दहा वाजता झोपतो आम्ही.
हा हा. एवढ बिझी शेड्युल.
हा बिझी शेड्यूल आहे. आणि आता कसं आता मुलाच कॉलेज चालू व्हायचंय. त्याच्यामुळे त्याच चालू झालं की तो एट थर्टी ला पडतो घरातून बाहेर. आणि संध्याकाळी येतो. तो इंजिनिअरिंग ला आहे ना डिप्लोमाला.
अच्छा! हा मग पाऊस वगैरे आहे की नाही तुमच्याकडे?
नाही. आज तर काही पाऊस नाहीे आज थोडस वातावरण चांगलं आहे. म्हणजे ऊन पडलेलं आहे. काल पाऊस पडलेला ह्याच टाईमला. दुपारी. दोन अडीचच्या दरम्यान. आता चांगला
ओके.
काय होत. पाऊस नाही पाणी नाही. तुमचं कोणतं गाव?
मग सातारा.
सातारा मधून आहात तुम्ही? प्रॉपर सातारा? अरे वा! माझं सातारा माहेर आहे आणि मी प्रॉपर साताराचीच आहे. आणि माझे एज्युकेशन. आम्ही रविवार पेठेमध्ये होतो. अ आणि आता आम्ही जे घर बांधलेय ना ते आमच्या रोड ला घर आहे आणि आम्हीइथ तुम्हाला. रयत शिक्षण संस्था माहिती आहे ना.
येसां. मी माझं एज्युकेशन माझं पण रयत शिक्षण संस्थामध्येच झालं एज्युकेशन.
कोणत्या स्कूल मध्ये?
भीमाबाई आंबेडकर.
अरे माझं पण भीमाबाई आंबेडकर लाच झालंय.
हा का?
आमची शाळा कधी होते माहिती आहे जे आपले सयाजीराव आहे ना
हा हा
सयाजीराव हायस्कूल आहे ना, तिथं आमची शाळा होती. ते एक तिथे तिथे शेजारी जे लॉ कॉलेज वगैरे झालंय ना डीएड कॉलेज आहे. त ह हा तिथे वरती होते ते, तुम्ही काय करताय आता?
अ ऍक्च्युली मी घरीच असते. अं मा चा एसीपी मध्ये झालंय हा
अच्छा!
एसीपीमध्ये झालंय माझं, आणि जॉब सर्च करते.
अच्छा आणि फॅमिली मेंबर कितीयत मग
आम्ही चौघं असतो.
अच्छा!
हम्म.
काय काय करतात मग, मुलं के एवढी आहेत आता.
नाही नाही मला मुलं वगैरे नाहीयेत. रोज जास्ट मॅरिड झाले आहे.
ओके म्हणजे जस्ट मॅरेड, अच्छा. सातारा सातारा हे काय माहेर आहे कि सासर हाय.
अ माहेर पण मग सातारा मध्येच असते.
अच्छा, आता स्कूल तिकडे गेलेय ना वरच्या साईडला
हा येस, छान आठवतं होत शाळेत, मुलींच्या शाळेत. म्हणजे शिकले, म्हणजे तुम्ही पय
हा, एक वेगळं फ्रीडम असत तिथं, खरं तर
हा. पण
जेव्हा मी होते ना तिथे, त्यावेेळेस वरची जी इमारत काही ना जिथं आता सध्या शाळा आहे. तिचं बांधकाम चालू होत, आणि आमचा फर्स्ट फ्लोअर झालेला होता. त्यावेळेस तिथे आमचा, आमचा क्लास तिथंच ट्रान्सफर झालेला होता, म्हणजे आम्ही कित जुन्या बिल्डिंगमध्ये होतो, खाली जी सयाजीच्या शेजारची जी बिल्डिंग आहे ना. त्या बिल्डिंग मध्ये मग आम्हाला तिथं ट्रन्स कर केलेला आमच्या क्लास, आम्ही सेव्हन्थ मध्ये होते, त्यावेळेस ए आणि बी सेक्शन होतं, मग मी ए सेक्शन मध्ये होते. म मग ते ट्रान्सफर केला व आम्ही तिकडे, न्यू बिल्डिंग मध्येच होतो. नंतर मग ती बिल्डिंग एवढी मोठी झाली वगैरे नंतर कम्प्लेट झाल्यावर, आझवायचे तसं एजुकेशन चांगली आणि दिल्लीला झालं मग, माझं एम बी ए झालंय. हा मी पुढं मॅॅरज झाल्यानंतर, मॅरेज झाल्यानंतर तीन चार, चार पाच वर्षांन मी इकडे एम बी ए ला ऍडमिशन घेतलं.
अच्छा, माझं बीकॉम, माझं बीकॉम कॉम झालंय, आणि मग मी जॉब करत होते. मग मी मॅरड झा म रिसाइन केलं, अ मी तिथं मॅनेजर होते कमर्शियल डिपार्टमेंटला.
अच्छा, मग जर साताराच माहेर आणि जर हे असं जर सासरचा जॉब सोडायची काय, म्हणजे
अ नाही मी, स्वीटस मला दुसरीकडं, अ करायचं होतं. होय जरा, ह माझं सगळं तर असं ॲप मच नॉलेज आहे. मला एसीच आणि जस्ट माझं ए सी पी फिकोमध्ये पण झाला आहे ट्रेनिंग.
अच्छा.
हा, वेगळ्या फील्डमध्ये फायनान्समध्ये बँकिंगमध्ये ट्राय करते.
हो चांगला आहे ना, बँकिंगला जशी व्हॅकन्सी वगैरे असते. त एक्झाम्स देत राहायच्या.
हा मग त्याच ट्राय करते. हो.
आमचं नाही हो सातारला येणं जाणं खूप कमी होत. येऊन गेले मध्ये. तरी मी पुण्याला गेलेले दोन वेळा यावेेळेस. आलेले तिथे, खूप चेंजेस झालेत. चिट इचलकर
इचलकरंजी, इचलकरंजी मध्ये कुठे असता.
आम्ही येथे जवाळनगर मध्ये.
अच्छा. इचलकरंजीत माझी आजी हो. इचलकरंजी माझी आजी असते तिथे ते हात कणंगले त्या साईडला.
अच्छा. हातकणंगवे एक च हे आहे तालुका येतो ना, हातरा मी तालुका जिल्हा कोल्हापूर येते. म्हणजे कि, इंचलकरंजीच्या जवळच येतं. जवळच येत.
पण
वेगळी वेगळ कसं आहे म्हणजे सिटी नाही म्हणता येत. हा,
हा, माझ्या सासूबाई आहेत ना, त्यांचं माहेर आहे इचलकरंजी.
अच्छा अच्छा. मग तुम्ही ते जॉइनिंग केलीत. त्याच्यामध्ये जॉईन झालात. अच्छा. चांगलं आहे ना मग, आता किती दिवस झाले जॉईन होऊन.
अ, जाणं मग
काय ते
अ, तुम्हाला किती दिवस
हॅलो,
हॅलो,
हा, आवाज येते का?
तुम्हाला किती दिवस झाले? जॉईन होऊन.
ह माझा पहिला टास्क आहे.
हा काय.
हा तुमचा टास्क आहे मग हा.
माझा दुसरा पहिलाच आहे टास्क.
हा माझा पण पहिलाच आहे. कारण मी वेळ भेटत नाही न मला. कारण माझ एवढं बिझी शेड्यूल असतं ना, त्याच्यामुळे मध्ये वेळस नाही भेट -टत. जसं थोडाफार वेळ भेटला तर मग मी करते कॉल. आता काल करायचे होते पण काल जमलंच नाही करायला संध्याकाळी घरी गेल, काल काहीच नाही केलं.
हा मला मला पण नाही जमलं संध्याकाळी हो.
ये नाव काय
सध्या काय म? हा.
छान वाटल तुमच्याशी बोलून म्हणजे- वेगळ्या स्टेटमधून असं छान वाटलं.
छान ए.
हम्म.
पण तुम्ही असं सातारचे असून सातारची लँग्वेज नाही नाहीे तुमची कसं काय? सातारी लँग्वेज नाही वाटत.
म कोणती वाटते तुम्हाला?
मला अशी वेगळी वाटते. कोल्हापूरी टोन थोडासा. कारण सात- -रच्या लोकांची भाषा ना थोडीशी वेगळी असते. वेगळी म्हणजे कसं? नॉर्मलच अस- -ते. पण थोडस बरचस हे असतं ना त्यांच? ते कळून येते सातार- माणसाला किती ओळखू येतात. आणि कोल्हापूरची माणसं म्हणून ओळखून येतात. त्यांच्या पण बोलण्यामध्ये लगेच- कळून येते. की बाबा हे कोल्हापूर - -चे हेत किंवा हे कारण जेव्हा माझ- म ट्वेल्थ झालेलं ना? मी डी एड साठी फॉर्म भरलेला मग- कोल्हापूरमध्येच म ते मिळालेलं ना? माझं - कोल्हापूरच्या कॉलेजचं नाव आलेलं. तिथे जायचं होत फॉर्म भरायला. म आता आपला सातारा जिल्हा डोंगराळ भाग म्हणून घोषित आहे ना?
हो. डोंगराळ भाग.
त्याच्यासाठी पण काहीतरी मार्क्स असतात. डोंगराळ भागासाठी. मग मला ते मी तिथून घेतलं माझं सर्टिफिकेट वगैरे. डोंगराळ भागा- तरी सर्टिफिकट घ्यावं लाग - -त. ते घेतल आणि तिथं दिल. त्यावेेळेस सातारची लोक पण आलेलीे त मुल मुली वगैरे सगळे फॉर्म भरायला. त्यांच्या लँग्वेज वरून लगेच कळत. काय
चालेल.
कॉल कट करू या?
जालं म बा.
हा. कॉल-